काय नाही बसले आता हरिपाठ ऐकला. हाव का? गुढीपाडव्याच काय विशेष महत्त्व आहे मग?
गुडीपाडव्याला सकाळी लवकर उठून अंगण वगैरे अग ये काटल बाई. अंगण वगैरे स्वच्छ झाडून, सडा, रांगोळी, करून सकाळी सकाळी म्हणजे गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. करतो आपण तर गुढी लावतो स्वच्छ अशा बांबूला धुवून वगैरे साडी खणाची खण घालून तिला आपण गुढीपाडवा सन साज गुढी लावून गुढीला लिंबाच कडवटपणा जाव म्हणून लिंब लिंबाचा पाला आणि त्यात गोडवा भरावा म्हणून पुन्हा गाठी असा सांस्कृतिक सण गुढी पाडवा. खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतो आपण गुढीपाड आस मध त्वय गुढी पाडव्याच गुढी आणि उपडा तांब्या ठेवून गुढी वरती आपण छतावर गुढी लावतो आपल्या.
हां गुढीपाडव्याच खूप वेगळ महत्त्व आहे. आणि त्याच बरोबर आपण इतरही सण साजरा करतो जस की मकर संक्रांत, दिवाळी. बैल पोळा, होळी या सणांबद्दल तुला काय सांगावस वाटल?
मला दिवाळी हा सण अतिशय आवडतो कारण दिवाळीला अस पूर्ण घराची खरतर सगळ्यात आधी माहिला घराची स्वच्छता करतात संपूर्ण घर साफ सफ फाई करून दिवाळीच्या दिवशी अतिशय सकाळी लवकर उठून सुशोभित आपल अंगण वगैरे करून गोड धोड पदार्थ खायला करतात लाडू सगळ सगळे सगळे पदार्थ करून आणि संध्याकाळी मग आ लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा अस वाटत की साक्षात लक्ष्मीच जिकडे तिकडे घरा घरात प्रगट होते. अतिशय सुंदर प्रकाशचे प्रकारचे दिवे आकाशकंदील- फटाके अशी, अशे अतिशय चांगल्या- म्हणजे पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळी नंतरच दिवाळीचा- पाडवा. त्या पाडव्याच्या दिवशी पण अ बलीप्रती- -पदा असते. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे भाऊबीज. भाऊबीज हा अतिशय चांगला सण असतो. बहीण भावा - भावाला ओवाळन. मी करते त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी.
हो ब भाऊबीज दिवाळी हे सण जे आहेत ते फार महत्त्वाचे असतात. प्रत्येक सणाच विशेष असं महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आणि आज तर गुढीपाडवा. म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. हिंदू संस्कृती- -च नवीन वर्ष आज अ सुरू होतय.
अ त्याचबरोबर मला मकर संक्रांत हा सण फार विशेष आवडतो.
इथं जे आहे मकर संक्रांतीमधे. अ तिळगुळ खा गोड- गोड बोला असा संदेश सर्वांना दिला जातो. थोर मोठ्यांच्या पाया पडून- त्यांचे आशीर्वाद घेतात. या दिवशी पाासून जे आहे ते सूर्य मकर- राशी म मध्ये प्रवेश करतो.
हो. संक्रांत सवाष्णनी आज- सुगडे पुजतात आणि- थंडीच्या दिवसामध्ये तीळ गूळ हा अतिशय उत उत्कृष्ट- पदार्थ असतो. त्याच्यामुळे ते तिळगुळाचे लाडू बनवतात. हुरडा- ओंबी अ अजून - हरभऱ्याचे घाटे, बिब्बे आं - अजून भैमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजर असे वेगवेगळ्या पदार्थापासून आपण- अं सर्व ते एकत्र करून वाण तयार करतो. ते वाण सुगड्यांमध्ये टाकून- अशा बा आपण सर्व- सुवासनीला घरी बोलवून ते वाण देवाण घेवाण करतो. हा तर स्त्रियांचा अतिशय चांगल्या प्रकार- -चा सण ए.
हो. आणि प्रत्येक सणाला स्त्रियांच जे असतं ते म्हणजे अ- साजशृंगार करणं. नवीन नवीन साड्या नेसणं. अ मेकअप वगैर करण. ते तर प्रत्येक सुवासिनीलाच आवडत असत त्याचबरोबर- सुद्धा त्यात सहभागी होतात. अन नागपंचमीच्या दिवशी झोके वगैरे खेळतात.
तर सण समारंभामध्ये विशेष करून स्त्रियांना अ विशेष- आवड त्यामध्ये दिसते. आणि प्रत्य -त्येक सण हा आपुुलकी वाढवणारा. स्नेह वाढवणारा- प्रेम वाढवणारा असतो. आणि प्रत्येक सण आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. नवीन नवीन गोष्टी अ आपल्याला सणाच्या माध्यमातून बघायला मिळतात. दसरा हा सण सुद्धा आपल्याला अं- जी आहे ते वाईट कृत्यांवरती अ दसऱ्या या सणाच्या माध्यमातून अ वाईट कृत्यांवरती
दसऱ्याच्या दिवशी रावण म्हणले
ह राम
राम जेव्हा अ अयोध्येत येतात आणि अ अ राम जेवा रावणाचा वध करतात तो म्हणजे दस ऱ्याचा दिवस रावणाचा वध करून अ रावण च रावणाच दहन केल्या जातं असे ठिकठिकाणी. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे पुतळे करून ते जाळले जातात, दसरा आपण खू प चांगला सण आहे.
हो दसरा हा पण खूप आनंददायी अ सण आहे. ह्या दिवशी सुद्धा अ अ वाईट गोष्टीचा वाईट कृत्याचा पराभव होतो. आणि या पराभवातूनच जे आहे ते अ सत्याचा विजय होतो जसे की प्रभू श्री रामचंद्रांचा तिथं विजय झाला आणि अ सीतामाता अ ल लक्ष्मण आणि प्रभू श्री रामचंद्र यांना त्या दिवशी जे आहेत ते अ वनवासातून त्यांची मुक्तता झाली. त्याचबरोबर इतर सणही आपल्या भारतीय संस्कृ तीमध्ये साजरे केले जातात. भारतीय संस्कृती ही खरंच जगावेगळी आहे आणि त्यामध्ये अ अ हिंदू ध र्मामधील जे सगळे सण आहेत ते सण मला विशेष आवडतात. आणि या सणांना जे आहे तर फार महत्त्व आहे. आणि प्रत्येक सणामध्ये जे आहे ते आपल्या अ खाद्य संस्कृतीचा पण आपल्याला गोडवा चाखायला मिळतो. खाद्य संस्कृती मध्ये तुला काय अ सांगावसं वाटेल?
कृती म्हजे मध्ये म्हणजे आपण विशेष अ होळीला पुरणपोळी करतो, पुरणपोळी अतिशय चांगली असते शरीरा शरीराला पण पौष्टिक अस ते, अ होळी नंतर पुन्हा अ गुढीपाडवा येतो गुढीपाडव्याला पण आपण पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो त्याच्यानंतर आता असे वेगवेगळे सण येतात त्या सणामध्येच अशा गोष्टी अ सतात की ती शरीराला पण पौष्टिक व अन्नपदार्थ बनवून खाल्या जात्यात तर त्या सणामुळे आपल्या शरीराला पण चांगल्या गोष्टीचं अ खायला मिळतात आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालायला चांगलं वाटतं आपल्याला पण.
सणांमध्ये जे आहे विशेष आकर्षण असतं अ गणपती बाप्पा च आणि अ नवरात्री मध्ये अ देवीच अ पूर्ण दहा दिवस आपल्या घरामध्ये एक जल्लोष असतो अ गणपतीत गणपतींच आ गमण आपल्याकडे होतं आणि त्याचबरोबर नंतर जे आहे ते गौराई येतात. आणि त्यानंतर नवरात्र आपल्याला बघायला मिळते तर ह्या सणांविषयी तुला काय सांगव वाटल.
प्पा म्हणजे गणपती पाच तर अतिशय उत्कृष्ट लहान मुलांना तर गणपती बाप्पाच विशेष म्हणजे खूपचं आवडतात आणि लहान मुलं जेव्हा गणपती बाप पा आपल्या घरी आणतात तेव्हा त्यांच तर वेगळ्या ते हावभाव पाहून तर मनाला एक वेगळाच आनंद असतो अन गण पती बाप्पा नंतर गौराई गवराई तर वेगळाच उत्सव असं तो गौराई तर आल्या बरोबर असं वाटतयकी जश्या सासरुवासनी आपल्या माहेरात येतात तश्याच गौराई येतात आणि त्या वेगवेगळे सण म्हणजे काय अशी वेगळेच विचारधारणा आपल्या मनाला ते देऊन जातात ना त्याच्यामुळे सण म्हणजे हा अतिशय म्हणजे मला कुठलाही सण खूपच आवडतो हिंदू संस्कृतीमधला.
आणि त्याचबरोबर मला नवरात्र पण फार आवडते कारण नवरात्रीमध्ये होय दहा दिवस नऊ दिवस जे आहे तर गरबा वगैरे खेळला जातो दांडिया खेळल्या जातात. अ देवीची सोंग वगैरे आपल्याला बघायला मिळतात. अतिशय आनंदाचा दिवस असतो तो.
हो ना नवरात्रामध्ये सुद्धा अ मुली तर खेळतात पण आता तरुणी पण वेगवेगळे संघ बनून वेगवेगळ्या अ महिला मंडळ बनून त्या पण अतिशय चांगल्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करतात आणि अजून नवरात्र उत्सवात हं भर भराठी येऊ लागली आणि प्रत्येकाला समजा असं जावस वाटत आपण ही जावं आपणही समजा ना देवी या नवर नवरात्र उत्सवामध्ये सहभागी व्हाव. आणि मुली ही खेळतात महिला खेळ तात म्हाताऱ्या म्हाताऱ्या वृद्ध महिला सुद्धा त्याचा आनंद घेतात नवरात्रीचा.
आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल तू काय सांगशील?
श्री हरे बा श्रीकृष्ण जनमाष्टमी म्हणजे एकदम उत्कृष्ट असा हा सन आहे श्रीकृष्ण जन्म जेव्हा होतो तेव्हा सगळ्या जगाला आनंद होतो. आणि हा उत्सव असा इतका आगळा वेगळा साजरा करतात कारण दहीहंडी. त्यात ल्हाया दही ल्हाई दहीचा वेगळाच आनंद असतो आणि ते दही अंडी फोडून जेव्हा आपल्या काल्याचा प्रसाद घेतो ना तेव्हा मा आपल्या मनाला खूपच प्रसन्नता येते आणि श्री कृष्णाचा जन्म म्हणजे अतिशय चांगला उत्सव आहे म्हणून तो ना
आपण चांगले प्रत्येक दिवस चांगला करतो, हो आज आपली ही जी सणांविषयी जी गप्पा गोष्टी होत्या त्या खूपच रंगल्या. आणि आता वेळही भरपूर झालेला आहे त्यामुळ मला असं वाट तकी आपण उद्या काही बोलूया चालेल ना. ठीक आहे तर मग ठेवते मी.